हॅलो हॅलो माझी वॉइस क्लिअर हाय? होय. तर आपला कालचा जो टॉपिक राहिलेला ना शिव पार्वतीचा तो मी डिस्कस करणार होते की पुराण्या काळात, पुराण्या कथा कशा असायच्यां, काय असाय च्या किंवा रामायण महाभारत त्याच्याबद्दल मी थोडे डिस्कस करणार होते. तर तुला टाईम आहे का?
होय होय नच बसले.
तुझे व्हाईस येत नई.
हा मी फ्री च हॅलो अ हॅलो, हा, हा मी फ्री च बस बोल, हा बोल
मी असं बोलत होते की आता मी तुला सांगितलं की, शिव पार्वतीच्या मी अ जवा म्हणजे तिच्या वडिलाला ते त्या पैशावर, धन संपत्तीवर गर्व होता, त त्यांनी फक्त पार्वतीला आमंत्रण दिलं होतं.
होय, पार्वतीला
बोलव ल होत पूजेसाठी हवन सठी तर त्या हवनच्या तिथे काय झालं, सर्व पूजा विधपूर्वक संपन्न झाली, त्याच्यानंतर पार्व तिन तिच्या वडिलांना विचारलं, की बाबा तुम्ही माझ्या पतींना का आमंत्रण दिलं नाई? किंवा त्यांचा असा अ अना तर अपमान का बर केला, तर तिच्या वडिलांनी प्रत्युत्तरात त्यांनी असं सांगितले, कि मला मी तुझ्या नवऱ्याहून दहा पतीन श्रीम
किंवा माझ्याकड धन दौलत अनाज हेच धन च सपदा परत धान्य हे ची काही कमतरता नाही. तर मी तुझं म्हणजे तुझ्या नवऱ्याला का बोलू तो साधू आहे, त्याच्याकडे दान करण्यासाठी काही नाही, तर मी तुझ्या नवऱ्याला का तू त्याच्याशी लग्न करू माझा अनादर केली आहे. मला तो पसंत म्हणजे ना पसंत होता, असं त्यांचं म्हणणं होत.
हां बरंबरं
तर त्यावेेळेस काय झालं तिनी त्यांना काय बोललं कि तुम्ही माझ्या नवऱ्याचा असा अनादर करताय तर मी इथ तुमच्याच पूजेच्या अग्निकुंडात अग्नि समाधी घेईल त्यांचा क्रोध त्यांचा आवरोश एवढा होता की त्यांनी त्यांना त्यांना त्यांच लक्ष मी अवतार दाखवाय लागलं. आणि त्याच अवताराची ज्वाला म्हण किंवा अग्नि म्हन किंवा सोत स्तोत्र म्हण
हम्म
त्या एवढी त्याच्यात ऊर्जा होती की त्यांनी असं म ते असं म्हणल्यानंतर त्यांनी ती ऊर्जा स्वतःत समावून घेतली. अन त्या अग्नी कुंडात स्वतःला अर्पण केलं. आणि त्या राग मध्ये हे झाल्या आणि तिथं शिव शिव शिवजींना जेव्हा समजलं की, पार्वती आता म्हणजे क्रोदामपायी किंवा अनादराामुळे तिच नाश झालाय.
वी घेतली.
तिनं स्वतःला अर्पण केलं आहे हे जेव्हा समजलं तर त्यांनी महातांडव सुरू केलं.
कैलाश मध्ये महातांडव सुरू केलं मग त्या औरोषात त्या रागात ते तिच्या वडिलांच्या घरी आले. तिथं येऊन त्यांच त्यात घमासाने युद्ध झालं. त्या युद्धानंतर त्यांनी त्यांनी आवरोष मध्ये आपला जो त्यांचा जो त्रिशूल होता तो त्रिशूल त्यांच्यावर त्यांच त्याकडे वार करून फेकला आणि तो त्यांच्या आप पण म्हणतो ना धड आपले पूर्ण शरीराचा भाग झ धड धड वर हे केलं त्यांनी. प्रहार केला धडवर आणि ते प्रहार एकदा त्यांच त्रिशूल सुटलं की, ते परत येऊ शकत नाही. तो प्रहार कुठे ना कुठे लागण हा- गरजेचंच आहे. म त्याच्या धड वर ती लाग-
बरोबर.
लागल ना. तर ते त्यांच धड त्यांच्या शरीराशी वेगळं झालं. तर त्यांची जी बायको होती म्हणजेच पार्वतीची आई- तिन महादेवांना शांत केलं. त्यांना विनवणी केली. हात पाय जोडून त्यांना विन - वडिलांना एक चान्स द्या त्यांनी परत अस वागणार नाही. पण त्यांना ते प म्हणजे शिवजींना ते पॉसिबल नव्हते- की त्यांच जे धड त्यांनी त्यांच्या शरीरापासून वेगळं केलंय ते पर तेच धड पुन्हा त्यांना लावू नये. तर त्यांनी काय केलं- एक बकरीच धड-
हां.
बकरीचे धड असत ना?
हा.
ते भकरीच धड, त्यांच्या धड, -धडामध्ये म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये जोडलं आणि त्यांना पुनर् जन्म दिला. म जव त्यां- पुनर्जन्म मिळाला- तेव्हा त्यांना त्यांची चुकीची जाणीव झाली. त्यांनी क्षमस्व शिवजीं पुुढं क्षमस्वच हे केल सम- सोमा आरती- मला क्षमा करा. मला तुमची शक्ती किंवा तुमच ह्या च्याबद्दल- ज्ञान होतं. माझ्या संपत्तीत, माझ्या राज्यात एवढं बुडून गेल होत कि, मला त्याचा गर्व झाला होता. म्हणून मी असं वागत होतो तर. मला श तुम्ही क्षमा करा.
बरोबर.
त्याच्यानंतर ना, मग आता त्यांना क्षमस्व - तर मिळालं. खर ते त्यांच्या या वागण्यामु किंवा त्यांच्या मुळे पार्वती- ना आपला जीव गमवावा लागला. त्यांना पुनर - जन्म म्हणजे पुन्हा जन्म घ्यायला लागेल. शिवजींची जर, त्यांना मिलन करायचंय तर त्यांना- पुनर्जन्म घ्यावा लागल असं होत. तर त्यांनी त्यांना आता पार्वतीचा पुनर्जन्म होइस्तोवर त्यांना वाट बघावी लागेल मग परत त्यांचा पुनर्जन्म होतो त्यांना- प्राप्त करण्यासाठी परत घोर तपस - श्चर्या करावी लागते. त्याच्यानंतर त्यांचा पुर्न विवाह पु नर विवाह होतो त्याच्यानंतर ना, तुला माहितीच असेेल कि गंगा- गंगांना पार्वतीचं स्थान हवं होतं. शिवच्या बाजूला.
होय बरोबर. माहित आहे. हा.
त्यांना असं होत की, जी जे- स्थान तुम्ही पार्वतीला देतात. ते स्थान तुम्ही.. मला दया.... पण शिवाजींना ते मान्य नव्हतं.. त्यांनी त्यांना काय म्हटलं जरी मी तुला माझ्या बाजूच स्थान दिलं तरी माझ्या हृदयात स्थान हृदयातलं जे स्थान आहे ते फक्त पार्वतीसाठीच राहणार.... म्हणून जवा.... व गंगाला तिची चूक कळाली तेव्हा तिने महादेवांच्या जटामध्ये तुला माहिती असेल त्यांची साईडला जटा जी गोल असते त्या गोल जटेमध्ये... गंगाला स्थान दिलेलं... आणि त्या जठांवर चंद्र असतो...
होय... चंद्र..
माहित... तच असेल त्या जठांमध्ये गंगाला स्थान दिलं होत कि बाबा जेव्हा पण महादेव त्यांचे जटा अशा मोकळ्या करतील किंवा सोडतील तर तिथ तिथून गंगा वाहेल.... असं होत.
हा.
त्याच्यानंतर आता बघायला गेलीस तर अजून म्हणजे असं खूप साऱ्या स्टोरीज आहेत ज्याच्यामध्ये शिव पार्वतींना त्यांच प्रेम प्रेम सिद्ध करण्यासाठी किंवा पुन्हा एक होण्यासाठी खूप खूप खूप कष्ट आणि...
हा बरोबर....
समोर जावं लागलं संकटांना.....
हा मग तू हे जे स्टोरी म्हणा... असल्यास ते तू बुकमध्ये रीड केलेस का असं तू बघितल्यास युट्यूबला अस....
नाही सोशल मीडिया मधे नाही मी माझ... माझ्या आजी कडून ऐकले ही स्टोरी, माझी आजी.. म्हणजे कधी पण कुठले पण पुस्तक वाचले ना त्यातल्या सर्व स्टोरी ती आम्हाला.... सांगत असते कि बाबा हा ह्याच.... काळात नाही तर पुराण काळापासून प्रेमविवाह होत आलेले आहे.... त. प्रेम विवाह चे..... उदाहरण जसे आप... पण बघू शकतो आपले शिव पार्वती राधाकृष्ण परत... अच.... अजून भरपूर असे उदाहरण आहेत आता सध्या तर मला हे दोनच माहिती आहेत परत तुला ह माहिती असेल राधांच्या रा... हा श्रीकृष्ण राधा आपण म्हणतो.. अं त्यांचा विवाह जरी झाला नसेल तरी ते अं आता तुला माहिती असल राधाशी राधाचा खरा नवरा त्याचं नाव आयान होतं बरोबर खरं कधीच त्या दोघांना पूजलं जात नाही किंवा त्या दोघांच नाव जात नाइ आणि जर बघितली बघितली अशील तर कृष्ण कृष्णाची बायको होती रुक मिनी पण रुक्मिणीचा सुद्धा कधीही उल्लेख केला जात नव उल्लेख केला जातो तो फक्त राधा आणि कृष्णाचा मग हेच्यावरच कळतं कि त्यांचं प्रेम किती पवित्र आणि शुद्ध होत ते.
हां ठीक ओके थँक्यू. किती टामिंग झालं.